ऋल
हॅलो!
हा हॅलो बोला ताई.
हा बाहेरगावल कुठ हा
ली होती काम होत थोडं
हा हो काय मग आईसोबत बोलत आहे काय
नाही आईकडे हा आईसोबत अ ननदबाई याच्यासोबत बोलत होती
ह हो काय आज म्हण शेवटची हा होती मी तुला तू लागलं तर बोला शेवटची तारीख आहेय म्हणतात
हाव काय
हा म्हणून मग हा मग संपून वाईट नको होऊ
बरं
अ्छ बिवा बारा आहे की किरा आहे
आजची बारा आहे बारा
मग उद्याच उद्या तेरा तारीख शेवटचे आहे म्हणतात
हा का म्हजे मग दोन दिसात कंप्लीट कराव लागतील
अली वेळ ताजच करून घेण उद्या जर सकाळीच काहीलं पण करून टाकणार काय करशील
हा ते बी आहे नाही मी ब मंग करून घेतो बी कॉल
किती राहिले
माझे तर द अकराच आता तुम्हाला क अकरावा कॉल असेल माझा
होव का नाही लवकर करून की माझे दोनच कॉल राहिले फक्त
बरं बरं चालते तुम्हाला डबल तुम संपले तरी मी केलेच चालतात ना
हो हो हो ांगते ऋषाली बी सांगते त्या सोगोळ्याच्या सोंो्याच्या पैसा पाठवला मी नममक
हा हा मी तिलाही करते म
हा त्या म्हणच काल तिची मिस्टर शेतात गेले होती
हम् हम् हम
म्हणून मग ते घरी आल्यावर मंगरें ती उतरला तर लावला तटते
हो काय
हम् अगदी तुम्हीितहात हा ते सुविधा हा जे आहे ते एक वर्न तु सांगतलं तिरवनीच्या कर्ज म्हटलं ह हा म्हणजे चार पाच बॉल आलेत की होऊन जाते मग लोक लोक
हा नाहीऊ जात त्या सुनताात जाईली समज दोन तो वेस्टच गेले मा तीनच बाकी आहेत आता तीन कराय लागतील तेले आणि हे पाच समजा त्या बैले आठहून जातात तुम्हाला दोन केले की दहा होऊन जातात माझे मग दहा रायतात तरी दहाार आहे जवद झाले तेवढं करीन काय एवढं हे नाही माझं
नाही नाही होतात ना दिवस आहे ना पूर्ण त्याचाही दिवस आहे
हा ना ह ना ह ना दोन मिनिटं चालू ठेवय चालतील ना असं काही नाही ना
हो हो चालू ठेवोललाय
होा होा ठीक आहे चालूच ठेवा मग चला म्हणटलं मी चालू तुम्हाला काय झालं तुम्ही त म्हणजे तबेत खराब आहे का सोकला झाला डाव ग ते तुमं बंग आशाचं ठेवलं तरं मंग ते झीजतं होवं मायं झालं तेचं ते चालं चालं आत्यांशी बोलूंन घे मंग चालं जाऊं दवाखान्यांत जायंना दवाखान्यांत मी नाही जातं एक इंजेक्शन देते बरं होते नां कामते चालूं मं आम्हांला चाललो मंग
अरे कायंले जातं
मंग कायं म्हणे तो बरं जमते बरं ओ ते साधनांला लनांप असते कां खांयला
हम्मं साधनां कुठे आहे ये बां दुपरं कायं कशालेचं बसं वं हे गं बाई आंता ते देते मी आनतंच नाहीं हॅलो ते जळगांव हूंन मेडिकल उघडं हवं नं शेवचेस्थान दोसग सत्तर रुपये भेटते हं हां हां हं कायं कांचन तुहां यां मंग तुम्हीं मी चाल्ली
मुले आवांज देलतानां कोणी बोलतं नां ते
ब
कांहींच नाहीं होतं प्रश होवं
हं लां माई
लागंल तरं कायं बी
गायत्री वरी हं हॅलो कुठं कांय झालं म्हंण आपणं
कायं नाहीं कली बोलती
चां कां कायं
नान फक्तं कामंचीेत आम्हच्यां कडे
चां चालशी कां हं कायं कामं करती
पडेस
हबांली मजे जळं झां आहे चां पणं आती
कायंती गणमई चप्पलांना तिथं
हा. चाललो आम्ही, चाललो, चालो.
मला स्टॉल घेतला
चल पटपट मग जेवण कर.
लावून घ्या. हेच पाणी देऊ का?
हॅलो.
हा. हा. बोल मनीषा. ऐक बंद करुन घे
काही नाही इकडे माहेरी, माहेरी आली होत थोडसं. काम होतं तर
नेमकं पावणीच्या याच्यातच लावला तु फोन.
तेच मग. काही होत नाही, चालू ठेवला चालतंय पण दहा मिनिट झाले पाहिजेत फक्त.
हो हो दहा मिनटं पाहिजे.
हम् तेच ना थोडसे बोल्ले तरी चालतंय.
हो. हो. पाच मिनिटाचे.
हम्म झाले आता, पाच मिनिटं, सहा मिनिटं झाले. चारच, चारच मिनिटं राहिलेत फक्त आता.
हाव ना.
हम, नाही होते. फक्त दहा मिनिटे व्यवस्थित काही ना काही रेकॉर्ड झाला पाहिजे म्हणतात.
हाव ना, बोलल्या गेला पाहिजे. काय काय काढलं? हम् अजून
बस बाकीच काही नाही. साडेसात निघायचीच तयारी चालू आहे.
वडोदऱ्या ला गेली का मग? हम् हम् हम्.
मस्त खायचे इकडे. हा मग. हम्
कधी काल गेली का मग?
हा काल संध्याकाळी आलो मी.
काय राहिजू. हाव काय?
हम्म. काल संध्याकाळी
तेच तर म्हटलं. म्हटलं इचा फोन नाय आला काय काल.
हा ना. नाही काल मी इकडेच होती ना, मग ते आठ वाजता तर आम्ही आलोच रात्री इथे. आठ वाजता पोहोचलो आम्ही. अच्छा.
हाव काय?
हम्म, हा आता बस निघाचीच तयारी चालू आहे.
हाव ना, मला
हम्म
हम्म
आता निघतो पाच दहा मिनिटात. ते म्हणतात ना अम्मा म्हणता माहेरले किती काही असलं, तरी ओढ सुटत नाही.
आहेच तसं
म्हणून किती वेळा तरी आमच्या महिन्यातून चक्कर असतोच, मले गमतच नाही. चला भेट घेऊन येऊ.
हम्म त्याच्याशिवाय जमत नाय ना.
नाय जापला की सुट्टी होती ना आज. हम्म, बरोबर आय अजून
बस बाकी काय नाय बॉ.
हम्म. ते येतात ना घरी?
हम्म, तुम्ही शेतात चालला काय? म आज समजा तुमचे चरी तुम जरी कम्लीट झाली तरी संध्याकाळी मी तुम्हाला दोन कॉल करून टाकेन मग माझे बारा हुन जातात समजा तुम्ही.
चालते चालते या वृषाली हागेली डबल केला तर
हा. हा ना डबल करू तेच एकदा झालाय वृषाली हागेचा म्हजे चार बाकी आयत चार तेले करून दोन तुम्हाले करू म्हजे सहा होन जातो. काकी
हाव बरोबर आय चालते केलं त.
हा अन् पूणम ताईंना ही अजून वाटते चार बाकीय तीन बाकी आयत अजून माझे.
हाव काय?
हा आपल्या जवळ जवळच बायाच बाकी एत ना. मग त्येयल करून घेईन.
हा संध्याकाळी न्हे जा काय झालंय घिवून जा संध्याकाळी. हां.
घीव देन मग घीवदेन घेत का तू खाशील काय? नाय तर आवडीन, हॅलो ऐक ऐक ऐक कायच नको घेऊ अ नाय नाय पाहिजेल पाहिजेल मी येते ग. ऐक मी न्हेत नाय खर अरे एवढी मोठी नको देऊ थैंली. छोटी वाली दे ना नाय एवढी मोठी न को देऊ बर कुणी सांगल?
हम्म, वहीनी झाला का फोन चालूय दहा मिनटं झाली की सांग ऐकू
हा कितीक मिनट राहिले झाले नऊ मिनिट झाले एकच मिनिटं राहिला आता.
हा आणि ती म्हणतो कसं होवूदे तुमचं शांततेनं.
हो ना हो ना एक मिनट राहिलं फक्त.
नाय शांततेन होवूदे.
य. कुठून आणली? व्हय च्या ते कितीचे? मस्त मस्त चांगलं चांगल. मस्त आय आंगावर बी छान दिसत ना त्याला मस् ब्लाऊज वगैरे शिवलं पिको फाॅल केली की चांगल दिसते.
कुठेला जायची? हाई कोणची आर्या कोणाची नदी?
ठेवा मग. हम्म, जा.
शेतात चाल्या का म्हंटलं तुम्ही आता?
हो! हो! निघाली आता हे काय? रस्त्यानचं हावोत!
कायय शेतामध्ये?
आज योग हळद लावनंय
हाव काय? बाया असतील म
नाही बाया नाहीत हा पोरगी हाय सोबत
हां संध्याकाळी आणाय जमतय! बरं ठी काय मग! दहा मिनट झाले हॅलो! हो म काय म्हटलंय?